हा आवाज येतो आहे ना
हा येतो ययतो मला ययेतो
हा येतोयी काय म्हणतायेत झालंत नाही जेवण
हो झालं तुमचं
हो झालं ना
काय करताय
काय जेवणच बसलेले होते अ तेच आज ते वर्तमानपत्र बघितलं आणि ते बघून
हा ना जिकडे तिकडे ह् नाही जिकडे तिकडे बघताय ना खूप मळडर किंवा कुठे ना कुठे माणूस वाकच होत हल्ली खूप ते प्रमाण खूप जास्त वाढलंय
हो असं वाटते कि लोकांना एकमकांच्या जीवाची परवाच नाहीये
हा ना म्हणजे जिथे सूच म्हणजे जिथे सूचना दिल्या असत ना म्हणजे इथे जाऊ नका इथे धोका आहे तरी ते पुढे जातात ना आपला जीव गमावून टाकतात ना
हा म्हणजे खूप निष्काळजीपणा वाढलाय अलीकडे लोकांच्या मध्ये
हा ना तेच ना घरातल्याना किती वाईट वाटतं हना काय चालणार आहे
म्हणजे ते दुसऱ्यांचा विचार करतच नाहीत
हा ना मग तेच ना घरातल्यांचं पण मरज करत आहे
ते आपण काय करतोय ह्याची त्यांना जाणीव न असते आणि अ ते चुकवण्याचं काय अ निर्णय घेतात ज असं त्यांना समजून येत नाही की आपण बाबा काय करतोय
हा ना पुढे माझे घरातली फॅमिली आहे त्यांना किती दुःख कोसलेल असं काहीच नाही म्हणजे ते एन्जॉय म्हणून जातात आणि मग स्वतःचा जीव गमावून टाकतात असं
हो बर कर ना आणि त्यांना खूप असं कोणता आत्मविश्वास असतो काही माहित का आता या पावसाळ्यामध्ये तर सांगितलेलं असते की तिथे जाऊन फोटो काू नका पाणी येऊ शकतं जस की धबधबे बघय जातोक आणि पुढे जाऊ नका तिथे धोका आहे असं सांगून सुद्धा काही काही लोक त्याच्यातथं जाऊन फोटो काढतात आणि अचानक पाणी येऊन मग काही काही लोकं वाहून पण गेलीत
हा वाहून जा हा गेलीत ते धबधबवर नाही मागे चार पाच जण काहीतरी मुलं मुली एकदाच पाणी वाढला आणि पड म्हणजे पाण्यासकट वाहून गेली म्हणजे त्यांना चान्सच भेटला नाही बाहेर यायला पाण्याच्या
हा त्यांना म्हणजे त्यांना हे समजतच नाही की त्याची काय म्हणायचं ते त्याचं गांभीर्य काय आहे त्या लोकांना कळूनच येत नाही कशासाठी हे अ सांगितले जातं वगैरे हे ते काय
त्यांना वाटत की आमच्यासोबत असं काही होणार नाही त्यांना त्यांच्यावर खूप कॉन्फिडन्स असतो म्हणजे म्हणजे ते काय बोलतात म्हणजे त्यांच्या खूप मोठ विश्वास असतो की असं काय होणार नाही पण नंतर मग असं नियती समोर काही होऊ शकत नाही ना आगी समोर आणि पाण्या हा तेच आगी समोर आणि पाण्यासमोर आपण काय टिकणार आहे ना
हा आपण काही करू शकत नाहीये त्याच्यामुळं मला म्हणजे कुणी जर सांगत असेल आपल्याला कि बाबा सवरू नका तर ते ऐकलं पाहिजे
हा ना म्हणजे जे कोणी सांग जे कोणी सांगते ते आपल्याला चांगल्यासाठीच सांगत असं काही वाईट साठी नाही सांगत पण काही ना ते नाही समजत ना
हम्म
त्याच्यामुळे त्यांचा जीव पण जातो
हा तेच ना
आता मागे नाही का म्हणजे ती तुम्ही ऐकलं असल ना स्टोरी अ त्यांचं लग्न ठरलं होतं बघा मध्ये त्यांचं नाव नाही आता मला आठवत आहे ते नाही का किल्ल्यावर नेलं होत त्या एका मुलीने म्हणजे त्यांचं लग्न ठरलं होत
पुण्याची कहाणी आहे ही
ह ना तर बीचारायला कशाला मारायचं ना तुला नव्हतं करायचं तर तू सोडून द्यायचा ना बीचाराचा जीव घालवला तिने
तेच ना तो पण कुणाचा तरी मुलगा आहे आणि त्याच्या पण काहीतरी अपेक्षा असतील आणि खूप महत्वाचं म्हणजे आई वडिलांचं काहीतरी असतं ना
हा किती तिच्यासाठी खूप काही केला होता तिच्यासाठी किती सतरा लाखाचं नाही सतरा कोटीच ना काहीतरी हॉल बुक केलेला दोन विमान बुक केली होती बापरे
हो पाहुण्यांना घेऊन जाण्यासाठी
हा ना आणि हे अशी निघाले बापरे म्हणून म्हणजे आता कोणावर विश्वास पण नाही ठेवायचा काय
विश्वास पण ठेवायचा म्हणजे इथ ची चूक एवढी मोठी होती तू आईवडलांना सांगायचं होतस तु लग्न नाही करायं तर होय ना सिधा सरळ सरळ नकार द्यायच चा हा
हा माझ आहे दुसरीकडे मला ह्याच्यासोबत नाही करायच विषय स्टॉप झाला असता ना
हा स्टॉप आणि समजा आई वडील जर ऐकत नव्हते तर त्या मुलाला सांगायचं होतं त्याच्या आई वडिलांना सांगायचं होतं काय झालं असत म्हणजे हा जीव घेणं हा उपाय नाहीये ना ते भरपूर त्याच्या अगोगर खूप असे उपाय असतात ते तुम्ही करतच नाही डायरेक्ट म्हणजे अ तुम्ही शेवटच्या उपायाला कशाला जायच
बघा ना म्हणजे घरातल्यांना ती सांगायला घाबरली. आणि मर्डर करायला घाबरली नाही, एवढं ती बाई कसं हे एखाद्याला सुचत काय माहिती.
हा तेच ना म्हणजे मी तेच सांगते की आज जी अ म्हणजे आजकाल असं झालेलं आहे की अ एखाद्याचं आयुष्य कुणासाठी पाक खेळणं बनून गेलेलं आहे. म्हणजे त्याला त्याच्या आयुष्याशी किंवा त्याच्या जीवाची काही परवा नसते आणि त्याच काही हेे नसतय त्याला की बाबा अ आपण काही जर केलं तर त्याच काय परिणाम होईल ह्याची पहिला जाणीव नसते. अ किंवा ते तस विचार पण करत नाही शेवटपर्यंत असं वाटतंय
ह ना.
आणि ते ते खर तर उत्तर नाहीये तुम्ही त्याच्या म्हणजे त्या गोष्टीसाठी विचार करा ना सांगा. ै्रणी सांगा कुणाला तरी सांगा तुम्हाला काय हा जर को ऐकत नसेल तर मग तुम्ही पोलिसांना जाऊन सांगा ते तर ऐकतील तोमचे हे ना. जर तुम्हाला तसं वाटत असल की बाबा आपल्या आई वडील नाही ऐकत कोण नाही ऐकत
आणि एवढं जबरदस्ती कोण लग्न नाय लावून देत असं म्हणजे आजकालच्या तरी कालात पहिले चालायचं फॅमिली जे बघेल त्यांच्यासोबत कराय लागायचा आजकाल तसं नाही चालत आता खूप काल बदल्लाय ना.
हा तेच ना काळ बदललाय आणि आजकाल कसा आई वडील पहिल्यांदा तुमची परवानगी माग तातच तुम्हाला विचारतात पण तो आहे का पसंत किंवा करायचंय का तीच्या आई वडिलांनी ते पण सांगितलं. की आम्ही हिला तीन चार वेळा विचारलेलं तुला पसंत आहे का, तुला करायचंय का त्याच्याशी लग्न? करूया का बघूया का तर त्यावेळेस ही हो म्हणाली वाटत. आणि तिच्या ह्याच्यामध्ये ती हा आणि तिच्या ह्याच्यामध्ये ती बोलली की मला माझ्या आई वडिलांनी काय विचारलंच नाही मला काही सांगितलंच नाही, सरळच माझं लग्न ठरवलं म तिन असं उत्तर दिलं. पोलीसांच्या प्रश्नाच म्हणजे हे चुकीचं आहे अ म्हणजे अ असं की मुलांना पण दोष देता येत नाही आणि मुलींना पण देता येत नाही कारण ज्या घटना घडतायत ना त्याच्यावरून अस वाट तेकि अ कुठेही कोणावर जबरदस्ती तर करता येतच नाही कारण हा कसा पूर्ण आयुष्याचा प्रश्न असतो. आणि विश्वास पण ठेवू शकत नाही आपण खूप अवघड झालंय.
आणि सगली लोक ना आता घाबरलीत ते झाल्यापासून ना सगली घाबरलेत लोक. म्हणजे समोरच्या व्यक्ती वर आपण विश्वास ठेवायच की नाही कोण कसां असेल कोण कसं असेल मागे ट्रेन मध्ये पण माहिती आहे ना तो मयंक नावा तो मुलगा बापरे त्याला म्हणजे शुल्लक कारणा वरण त्याला मारला. म्हणजे काहीच कारण नव्हतं. तुम्हाला माहिती आहे ती घटना?
हो माहित आहे मुंबईच्या ह्याच्यामध्ये झाले बहुतेक.
हा म्हणजे काय म्हणेल व्यक्ती बघा ना थोडीशी बाचापाच काय झाली त्याने डायरेक्ट चाकूच मारला. म्हणजे ही लोक बॅग मध्ये चाकू घेऊन फिरतायत बापरे.
त्याच्यामुळं आपण अ त्याच्यानंतर मी पण बघितलं मला पण असं खूप धक्का बसला की असं पण होऊ शकतो त्याच्यामुळे आजकाल लोकांना का माग सरक किंवा का हे असं करतय असं
काय समजत नाही म्हणजे माणूस की ना संपत चालली असं वाटते मला
हा माणूस संपत चाल आणि आपण त्यांना उगीच काही बाबा तू बरोबर आहेस ठीक आहे तो म्हणला ना मी हे करणार ब तू खच ठीक आहे बरोबर आहे अश वेळेस रा असं म्हणून मागं सरकणं खूप जरुरी आहे. कारण तुमच्या मागं तुमचे परिवार आहे वाट बघणारं घर आहे तुमचं घरातली लोक आहेत त्याच्यामुळे त्याच्या प्रश्नाला उत्तर देत बस
त्यांनी वि बीचारनी म्हणजे अस विचार पण नसेल केला की मी माझा हा प्रवास लास्टचा असेल. ट्रेन मध्ये
हा तेच ना शेवटचा असेल आणि सकाळी निघालेला वाटतं घरातून.
हा तेच आणि एवढी लोक होती पण काय त्यांना पण दोष देऊ शकत नाही ती स्वतःला म्हणजे आपल्या आपल्याला स्वतःचा जीव प्यारीच असतो. म्हणे प्रत्येकाच्या मनात आला असेल ना की हनी जर मला मारलं तर त्यांना पण तसच वाटलं अस.
पण इथे चुकलं ना इथे चार लोकांनी एकत्र येऊन जर त्याला थांबवलं. ते तस घडलं नसतं ना
निम कोणीतरी दाखवले असते ना तर तो राहिला तरी असत
हम्म म्हणजे पुढं दोन चार लोकांनी जर एकत्र येऊन त्याला थांबवलं असतं ना तर त्याला त्यांना तो हे करू शकला नसता पण अ मी कसं जाऊ तू कसं जाऊ असं करत करत ते कोणच गेलं नाही पुढं
बिचाराचा एवढ जीव गेला तडफडत आणि त्याला काहीच फरक वाटला नाही एवढ मारून पण तो आपला चाललाय म्हणजे सीसीटीवही फुटेज मध्ये बघितला ना आपलं चाललंय नॉर्मली चालत बापरे
हा आणि गेला आणि पळून पण गेला तो
हा हा नाहीतर हा त्याला नंतर केले अ पण काही फायदा ना जीव गेला ना ए कद्याच
म्हणजे आजकाल आपण प्रवास करणं पण सुरक्षित राहिलेलं नाहीये असं वाटणार आहे ना बाबा कोणी एकटं चाललंय तर सुद्धा आपल्याला भीती वाटणार की बाबा कसं पाठवायचं की नको काय होईल असं वाटणार ना आपल्याला सुद्धा हे करताना आपण बरोबर आहे पण समोरची व्यक्ती कशी आहे ते आपल्याला नाही माहिती
आपलं दहा मिनिट झालेत हा बाय